हॅलो, हाय तूला आवाज ऐकू येतोय ना माझा?
हो.
ओे, मला पण येतोय, कशी आहेस?
मी मस्त, तू कशी आहेस?
मी पण छान आता तेच म्हणलं तुला विचारायचं होतं गं, शाळ आता सुरू झाल्यात, आता डबा परत द्यायचं सुरु झालं आपलं.
हो.
सगळ्या आयांची ड्युटी वाढ, एक हो ना ड्युटी वाढली बरोबर. सुरू झाली परत ड्युटी, म् म्हणलं डब्याला काय काय देतीस तू?
मी असं रव्याचं अ अ दीरड टाईप असते कि, नाही अ हे रवा मिक्स आणि ह्याची भाजी अ काय ते उडदाची डाळ मिक्स करून, त्याचे हे देते. अह आप्पे त्याच्यानंतर डोसा, त्याच्यात कांदा वगैरे घालून उ उत्तप्पा वगैरे, पौष्टिक आपलं सारखंच तांदळाचं तांदळाचं ह ह आणि त्याच्यानंतर अ बीट वगैरे घालून, बीट मध्ये मिक्स करून त्याच पण इतका असं देप हे
काय म्हणायचं, थालीपीठ नाही, हे डोसाच.
हो का?
ते कर
मी पण थाली पीठ देते. चपाती -भाजी तर मेन असतेच बऱ्याचदा.
ते काय शक्यतो, सगळ्याच शाळेत आजकाल झालेय ना गं.
आणि मोस्टली कसं मुलांना कंटाळा ये
नाश्त्याला वगैरे मी असं थालीपीठ देते. हा थाली पीठ देत त्याच्यानंतर सँड विच मध्ये कांदा टमॅटो मिक्स करायचा आपला. हॅलो आणि माहिनी जोगे मायनी जो वगैरे घालून कांदा टोमॅटो ती भाजी परतून घेते. हॅलो आणि मग ती भाजी परतून घेतली की नाही मग तीच बटाट्याच्या भाजीच्या ऐवजी सँडविच ची भाजी करून ते मग आपलं हे लावायचं सॉस वगैल तेच डायरेक्ट करून देतो हा आणि चव य ते तोंडाला वेगळी.
हो तेच ना नेहमीची चपाती भाजी खायला नको म्हणतात मुलं. पण तरी पौष्टिक काहीतरी बरेच पॅरेंट्स केक वगैरे देतात मॅगी देतात प पण ऍक्च्युली असं दिलं नाही पाहिजे.
केक मध्ये कसं पोटात दुखतं वगैरे पोरांच्या.
हा दिलं नाही पाहिजे हे तेच ना.
आणि कसं आजकाल स्पोर्टचे लेक्चर होतात ना गं शाळेत आता. पूर्वी कस एक टाइमच होत तस आता नाही आता रोज असत डेली. त्याच्यामुळं ते देते. थालीपीठात सुद्धा मी काय काय घालते माहिती का? अं धनेपूड जिरेपूड त्याच्यानंतर एम कांदा सॉरी कांदा म्हणजे मिरची लसूण असं पौष्टिक जेवढं
च्या मध्ये ना थालीपीठामध्ये कोबी जडी घातली आणि तू म्हटलीस ना बीट तस जरी घातलं ना बीट गाजर कोबी तरी सुद्धा खूप छान होतात थालीपेट म्हणजे असंच जर म्हणलं तर असं म्हणल बिट गाजर असं खाणारच नाही. बिट जर दिल
नाही ख नाही खात हम्म आजकल च्या ह्या पोरांना चा ट्रेंड का झालाय सांगू ते गोबी मंचुियन त्याच्यानंतर तर ते
क्त मंचुरयन.
हा मंचुरियन झालं. नाहीतर मग ते पनीरची भाजी, पनीर भात. पनीर हे पनीर ते पनीर
तरी त्यातल्या त्यात जरा पनीर बर तरी हे मंचुरियन चायनीज म नूडल्स हे-हे बरोबर
आ आम्ही म्हणजे माझ्याशीजर एक दिदी राहते. ती ऍक्च्युली असं सगळं वेगवेगळं करत असते. ते आणि ती आक्च्युली मसूरभात इतका छान करते ना. म्हणजे जस आपण मसाले भात करतो ना? तसा ते अख्खा मसूर घालून भात करते म्हणजे असला टेस्टी लागतो ना विचारायला नको.
हो का विचारायला पाहिजे होय.
नाही सेम रेसिपी आपण जस मसाल्या भात करतो ना सेम तशी रेसिपी आणि काही फरक नाही. तर मसाले भात मध्ये पण आता आजकाल पोर काय करतात, भाज्या काढून खात
भाज्या काढून टाकतात हो हो, तेच ना.
त्याच्यापेक्षा ती काय करती ग्रेव करून पण घालती कधी कधी भातात.
ह, मग चांगले म्हणजे भ, भाज्या जातत तरी!
हा. आपल्या, म्हणजे आपण लहानपणी वेगळं म्हणजे असं चकोल्या खायच. ते माहितीय ना वरण, फळ वरे, अस वेगळ काही तर करायच, आपल्याकड ते असायचं जास्त स्त करून आणि नंनं
नाही, आत्ता सुुद्धा मी करते अगं चकोल्या माहितय का? दोघांना ही खूप आवडतात, चकोल्या. खूप आवडत खूप छान लागत, म्हणजे अगदी भाजी काय करायची, भाजी खायचीच नसेल कोणाली तर चकोल्याचा ऑप्शन असतोय, पण कधीतरी.
आणि छान लागतात ते पण असं, म्हणजे वेगळं काहीतर. तरी, आपल्या पूर्वी तेच होत ना ग, आपल्या काळात काय हे पाव, बटर प्रकार होतात अशा, कधी तरी चहा, पाव वैगरे आपला पाव असायच ते पण रस्त्यावर मिळायचे ते चहा, पाव एक
हो ते, सकाळी- सकाळी ते घेऊन यायचे. हो, माणूस घेऊन जायचा, त्याच्याबरोबर ती खारी आणि बनपाव त्याच्याकडे मिळायचे.
हो, हो, हो ऍक्च्युली आमच्यात तसं सँडविच खूप छान करतो, असं भाज्या बी. घालून वेगवेगळे्या हो पिज्ज ते पिझ्झा, कधी तर पिझ्झा असतो. मग तोच करतो ते सगळं.
हो, काडू झाले. चांगलं हाय चांगलं, मी पण पिझ्झा कधी बाहेरचा करत नाही बाहेर नाही मी पिझ्झा घरीच करते, नाही
हम्म, सगळं आणायचं सामान चिरून- बिरून दिलं ना त्याला सगळं ते ओव्हन मध्ये करतो, किती मिनिटं लावायचं काय. खूप छान करतो, आणि त्याला कोथिंबीरवडी तर इतकी आवडती ना, विचारायला नको.
हो तेच ना असंच आणि मुलांनाही डब्यात पण द्यायला असं पौष्टिक छान आहे, त्यामुळेच
हो, कोथिंबीरवडी त्याच्यानंतर सुरळी वडी वगैरे अशा, नेतात आणि आपली ही पोरं सगळी आता, आजक
नी, आता कसं असतं मुलांना एक छोटा डबा आणि एक हेय, त्यातला ना एक छोट्या डब्यासाठी एक अ, हेचा चनाचा चाट, चाट म्हणून पण असतात आपले छोले असतात ना छोले ते मीठ घालून शिजवून घ्यायचे, आणि त्याची मिसळ टाईप छान, छुट करायचं हे करून
छान लागतं ते, मी तर डब्यात कधी पावभाजी दिली नाही मला वत नाही, मी पावभाजी वगैरे असल काय देत नाही, मी परवठे करते सरळ, बटाट्याचा परो पालकाचा, मेथीचा,
एक मिनिट होल्ड कर पण
हम्
हम
पालक परोठा तर इतका आवडतो ना त्याला, दही आणि ते नहतो.
पालक परोठा पण छान होतो, हो परोठा मध्ये पण आपण वेगवेगळे हम्म. हे घालून जा
सर्रास पोरणला जास्त करून बटाट्याचाच माहितीय आलू पराठा.
त्याच काय तो तर फेवर्हेटच असतो. त्याच्यात काही विषय
हम्म. मी तर काय करते? मेथी पालक मिक्स करते. आणि त्याचा परोठा करून देते सर. आणि त्याच्या भाज्या पण छान होतात बघ. मेथीच्या लसूण घालून वगैरे मस्त लागतात अगदी.
मुले पालेभाज्या खात नाहीत ग जास्त. हा प्रॉब्लेमचे बरका. लहान असताना खातात. मोठ झालं की मग त्यांना नको असत. त्यामुळे मग पालेभजी च वेगळं काहीतरी केलं ना की मग
मग खातात. हा. ते छोट्या छोट्या पालक पुऱ्या पण छान होतात बघ. मी कर
मलकपुरी तर खूप छान. खूप आवडून आवडीनं खातात. पण त्यापेक्षा कसं मी प्रेफर पालक परवठ्याला करते. कसं पुरी म्हनजे परत तळलेलं आलं हे. त्यामुळे मग
नाही घरात वगैरे आपण नाश्त्याला वगैरे चालू शकतो ना ग ते. त्याच्यानंतर ते. अ शे शेप ूची भाजी सुद्धा खातेत. खातो अक्ष त्याला ते लसूण घालून पीठ करून पठाची केली ना?
मेथीची ना. आपण डाळीचं पीठ घालून केले ना मेथी. तरी सुद्धा खूप छान होते बरका. ती पण आवडती. एवढी जर खात नसल तर. म्हणजे तशी मेथी खाणार नाही नुसती.
अग अक्षु तर बेसन पोळी पण खातो. त्याला इतकी आवडती ना. बेसनपोळी पण त्याला इतकी आवडती ना. मी त्यात कांदा टमॅटो घालून मिक्स करून.
करते नुसती. म तू त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो घाल
आवाज. हो. आवाज जातोय तुझा. ह. कांदा, टमॅटो, ओवा, तीळ.
तशीच. पण म कस. माझ्या मिस्टरांना अशी आवडती. नसती प्लेन.
हा ह ह ह. आमच्यात नाही. आमच्यात मिक्स लागतेय. सगळं ह ओवा घालायचा मस्त लागते एकदम.
हॅलो आता येतोय का आवाज? हा मस्त लाग तशी घालून खूप छान. ते पण मी ते पण एक टिफिन ला देते. मग संपलेला असतो टिफिन. छोट्या डब्याला म ते हम्म. होय का? आमच्यात पण, हो मिक्स हे पण मुलं खातात. हो. ह्